काय नाही बसले आता जेवण झाले.
हो हम् अर आपलं का कॉलेज चा एक प्रोजेक्ट आहे. पर्यावरण विषयचा अ तो करायचाय आपल्याला प्रत्येकाचा सेपरेट सेपरेट आहे. तर तू कोणता विषय घेतलाय.
पर्यावरणचं आहे.
हो
करूया आपण
पण विषय वेगवेगळा पाहिजे. आपल्याला तू कोणत्या विषय करणारे तसं त्याप्रमाणे आपण ठरवूया मग
अ करूया जलप्रदूषण वायू प्रदूषण असं नैसर्गिक असं ह ह्याच्या बदल करूया.
चालेखी ह मग त्याच्या माहितीवरून गोळा करावा लागेल. आपल्या बाहेर जाऊन आणि अजून अ नेटवररन किंवा बा पुस्तकातन पण माहिती घ्यायला लागेल. तर कधी बसून सुरुवात करूया. आपण
करू एक दोन दिवसांनी सुरुवात करू एक दोन दिवसांनी हा आधी सगळी माहिती काढूया माहिती वगैरे कुठे मिळेल काय मिळेल ते सगळी चौकशी करूया फोटोज वगैरे पण लागणार. त्याला ते सगळं घेऊयात. मग सुरुवात
हो चालेल चालेल हम्म हम्म आणि वाक्याजोक्या माहिती असेल तर मग ते सांग मला तुम
हो चालेल की मी पण शोधून सांगते की तुला हा चालत हो हो चालेल.